आवाज येतोय का?
होय येतोय मग तुम्हाला येतोय माझा आवाज
हा हा येतो येतोय बोला.
काय चालूए बाकी?
बाकी काय नाही बघू आता काय खरं आहे. बसल्या जागी आणि काय ऑनलाइन बुकिंग करावं काहीतरी?
हुं ते पण हाय, आता हे ऑनलाईन शॉपिंगचे पण मग खूपच फायदे आहेत. पण बघा आपल्याला आपण जी शॉपवर जाऊन बसतो. तू घेतो त्यात आपण बघा काही बघू शकतो. यात काही डॅमेज आहे. या मग ही वस्तू आपल्याला कमी जास्त भाव वगैरे पण करू शकतो पण ऑनलाईनच तसं नाहीये
हो आपल्याच कसं हाय. आपण ऑनलाइनची जी वस्तू खरेदी करतो. त्यामध्ये म्हणजे असं आपण म्हणजे रिटर्नची पॉलिसी बरोबर नाही म्हणजे ते टाईम घेते ना चार पाच दिवस सहा दिवस.
बरोबर आहे.
त्यामुळं अपल्यात कसं आपून कोणत्या तरी मुलाकडून घेतली. आपण जातो तिथं आणि खराब जर का असेल, तर डायरेक्ट वापस करून देतो, सेम दुसरी घेतो नाहीतर पण पैसे रिटर्न घेतो.
बरोबर आहे पण ऑनलाईनचे बघा. कसं आहे जर आपल्याला जर आपण काही कामात असतो या इमर्जन्सीमध्ये आपण कुठे निघालो होत. मग बघा तुम्ही हे ब्लिनकिट झालंय हे इमर्जन्सीमध्ये दहा - दहा मिनिटात पंधरा -पंधरा मिनिटात वस जेवण करायला येतो बरोबर त्यात आपल्याला जे इमर्जन्सी मध्ये कोणती वस्तू लागत असेल तर आपण ती वस्तू घेऊ शकतो.
शिरा पाली
हॅलो.
बघ ना त्याच्यामध्ये कसं आहे बघा. आपण घेतो ऑर्डर देतो त्याच्याच्या बाद चार आठ दिवसान ती ऑर्डर आपल्याला जवळ येते आणि त्याच्यात जर का ती डॅमेज निघाली तर आपले किती दिवस व्हाय चालली.
बर पंधरा दिवस तर आपली जातीलच त्या कारण की चार दिवस यायचे आणि अजून चार दिवस मग पुढे अजून प्रोसेस असते त्यात त पण खूपच. कस्टमर केअर ला फोन करा.
हम् पैसे ते रिटर्न देत नाही लवकर.
ते पण आहे.
आता बघा ना तुम्ही म्हणजे त्यांचं कस हे. पैसे आपल्या अकाउंट ला येत नाहीत त्यांचे ते ऍप वर पडतात काही काही ऍपचे पैसे म्हणजे ते तुम्ही वस्तू खरेदी कराव म्हणजे दुसरी वस्तू खरेदी करा रिटर्न पैसे तरी तुम्हाला असे पैसे भेटणार नाही असे डायरेक्ट म्हणजे तुमच्या हातात म्हणजे ते डायरेक्ट ते हेच करून राहिले ना आपल्याला
हम्म ते आपल्याला म्हणजे त्यां बरोबर आहे आणि ऑफलाईनच्या आपण त्याला सांग हा हा
खरेदी केली वस्तू तर आपण दुकानावर जातो बा वॉरंटी जरी संपली तरी आपण तिथ र करू शकतो म्हणजे एखांदार ते फ्री बी करून देत ना किंवा तुम्ही आमच्या इथून वस्तू घेतली असेल तर ऑनलाईन जर तसं नसते ना
हो बरोबर आहे आणि ऑफलाईन मध्ये कस आहे त्याच्यात आपल्याला खात्री असते का पण नाही आपण या व्यक्तीकडून वस्तु घेतलेली ह ही वस्तू आपल्याला एकदम म्हणजे काम कामातच येणारे असेल
हा आपस आता काय करण्याचे तिचा पर्याय निघू शकतो ना
हम्म ते पण आहे
हॅलो
हो बोला ना
हे बी आपणच तयार केलेलं आहे याच्यावर काय आपणच बदलू शकतो आणि त्याच काय आहे ते
हो बरोबर आहे पण बघा जेवढी आपल्याला जे आपल्याला बघा जे ऑफलाईन मध्ये यायच ज जेवढा टाइम जातो हा ऑनलाईन मध्ये नाही जात तो आपलाही दुसरे काम होऊन जातो म जर ऑनलाईन ऑर्डर जर केली तर आपलं दुसरं काही जे काम असेल ते आपलं करण्यात येत पण आपण जर ऑफलाईन शॉपिंग करायला गेलो तर आपल्याला घरून निघायचं रिक्षा पकडा या मग टॅक्सी या मग जी सिटी बस असेल त्याने आपल्याला शॉप पर्यंत जायची ज तिथे गेले की आपण अजून तिथे गर्दी असेल तर तो टाइम वेगळा जातो तसं ऑनलाइन शॉपिंगमध्ये नाहीय आहे
होतो ते कामाच्याी वस्तू आहे बिनकामाची बी वस्तू आहे म्हणजे बिनकामा ज आपण म्हणू शकत नाही ना कोणाला काही घरी राहावस वटते तर कोणी बाहेर हिंडून येते असय ना
हा ते पण आहे
ते कोणाला डायरेक्टंटाळा य तो बाहेर जान आणण्या त्या दुकानावर ती ऑनलाईनच करून घेते मग ऑर्डर म्हणजे मग खराब वस्तू आली तर ते त्याच्यापाशी टाईम राहते ना खूप जाऊ दे बा पंधरा दिवस काय फरक पडत नाही आपल्याला
ते तर आहेच
ह ऑफलाईनच कस आता जे घरी क बसलेला असते ते च ते वचाला फिरून येऊ पण जाऊ बा मस्त फिरता येत थोडं दोन गोष्टी कळतात मग इथं बसत काय कळ ना
हम्म ते पण आहे आणि ते घरात बसून बसून कंटाळाअस त्या बाहेर जाऊन त काही शॉपिंग अशा बहाना क पण तो बाहेर फिरून येऊ शकतो
आता आहे ना उपयगोग आहे काय म्हणजे हे नाही आहे
हो ते म्हणजे ज्यांना ज्या त्याचा ज्याला ज्याला फायदा घेता आला ना त्याला बरोबर घेऊ शकतो ज्यांना ऑनलाईन बद्दल ज्यांना जास्त माहिती नसेल हो बरोबर आहे जे त्याची गरजेनुसार आहे यांना ऑनलाईन व्यवहार व्यवस्थित करताय तो
हम्म आता बघाान तुम्ही हो म्हणजे आपल्या आता समजा आपल्या अगोदरची पिढी रा आपल्या आई वडिलांनाधरा त्यांना ऑनलाईनचं काय कळत नाही
बरोबर
तर ते अशा दुकानावरच असतो खरेदी करताना
बरोबर आहे आणि त्यांना मोलभव पण भरभर करता य तो बघा जे ऑनलाईन मध्ये जास्त डिपेंडिंग राहताना त्यांना मोलभाव मध्ये म्हणजे ते फरकच पडून जातो आता बघा ज्यांना मोभव करता आला नाही मग ते शॉप शॉप वर जाऊन ते जी शॉप वाला जे अमाऊंट सांगेल ते ते अमाऊंट मध्ये घेऊन ये पण ज्यांना अमोल भाऊ करता येतो ते बरोबर त्याची कमी किंमत करतील त किंमत म त्यांना पुरवडत असेल तरच पैसे देणार नाहीत मग ते नाही सांग म्हन ना
हो ना त्याच्यामध्ये अस असते ना
बरोबर
बा वस्तू म्हणजे जास्त पैसे अस पैसे गिसे जवळ सोबत घेऊन जायचं काम नाही समजा आपण एखादा मोबाईल खरेदी करायलो वीस पंचवीस हजाराचा ते चोरीला गेले तर मग काय करायचं
तेच बी आहे बरोबर आहे म्हणून ऑनलाईनच पैसे पेमेंट करून द्यायचे
हा असं कुठं जाणं येणं बेजार्या होणं म्हणजे गाडीने जा वाहनान जा याच्यामध्ये थोडं टाइम लागतो ना आणि पैसे बी चोरीला गेले तर मग त्याच्यामध्ये काय करायचं
मग आणि मग पैसे जर चोरी केले तर अजून आपल्याला झालं आपण ऑनलाईन तरी घेतला असतो आता मोबाईल पण येऊन गे अस आणि चोरीला पण नसते गे पैसे अस आपण म्हणजे आप विचार करत बसतो नंतर
हो ना त्याच्यात ठीक आहे ना
केलो बाकी
खाद्य पदार्थ आपल म्हणजे काही ऑर्डर करू शकतो ना आप ऑनलाईन हो खाद्य पदार्थ करा ऑर्डर कोणत्याही गोष्टी ऑर्डर करता येत ना आपल्याला
जे ज जस जेना जस परवडत ना ते तस ऑर्डर करू शकत ज्यांना बघ बा कि जना तर एकदम महाग महाग वस्तू घ्यायच्या असतात. म
पदार्थ बोलवायली कपडे बोलवायले का वस्तू बोलवायले कोणतती. हा तर आता खाद्य पदार्थच कस आहे बा दहा मिनिटात येते वीस मिनिटात येते
बरोबर आता बघा बाकीच्याना तर मार्केट मार्केटमध्ये भाजीपाला म पण बऱ्याचदा समजत नसेल मग ते ग्रो दरी सुद्धा मागवू शकत त्यात का भा आपल्याला कोणती काय वस्तू लागणार आहे घरासाठी ते बी बघितले का ते पण मागू शकत. दहा पंधरा मिनिटात ते पण. त्याला घरी मार्केट जाण्या एवढा टाइम जातो त्या तत्या टाइमात तर ती वस्तू घरा. का येऊन जाईल ये ना
त्याचं कसं आहे म्हणजे दोन्ही उपयोगी आहे. म्हणजे जस करता आला पाहिजे फक्त आपल्याला उपयोग.
बरोबर आहे तुमचं
हम्म
आता बघा एखादी वस्तू आपल्याला जर शॉप वर. ती महाग भेटत असेल प ती वस्तू ऑनलाईन मध्ये स्वस्त सुद्धा असू शकते मग. माणूस का विचार करतो व तिथ इथे जाण्यापेक्षा आपण इथून ऑनलाईनच घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो ना. आणि अजून ती लवकर सुद्धा येते
हम्म आता आपण समजा खाद्य पदार्थ करतो ते ऑनलाइन बुकिंग. ऑर्डर करतो तर. ते बघा तुम्ही खाद्य पदार्थ कसे या हॉटेलून फक्त डिलिव्ही म्हणजे ये येण जान आपला टाइम वाचतो पैसे सारखेच घेता ना ये जाण्याचे पै घेता मात्र आपला टाइम असतो ना आपण
बरोबर आपण ते खाद्य आपण हॉ हॉटेलमध्येध्ये जाऊन जर खाऊत तेवढा टाइम वेगळा जाईल तिथे मग बाजून तिथे सीट भेट नाही भेटत जर गर्दी असेल तर आपल्याला वेट करा लागेल बरोर पण ते जर आपण घरून करू आपल्या घरी सगळ्यांसोबत जेवण पण होऊन जाईल आणि आपलं दुसरं काम जे असेल. ते ऑर्डर येतो तोपर्यंत आपण ते काम पण आपटून घेऊ शकतो
पन ते काम बी होऊ शके आपलं असंत ना त्याच्यामध्ये काय आपण म्हणजे काहीलो न आता ऑनलाईन मध्ये काही बोलू शकतो नाही त्याच्यामध्ये समजा आपण ते आता ऑनलाईनच ते बुकिंग ऍप निघालेली आहे म्हणजे. तुम्ही प्रवासासाठी फक्त ते प्रवास इथून जायच तिथून जायच इथं. पोचायच त्याच्यामध्ये कचरा फेकाय सांगाय काही फेकायांगाय दुरुपयोगीरा.
त म्हणजे ना जे मिसयज वाले पण खूप आहेत त्याच्यात
हम् ऑनलाईनच म्हणजे असं काही नाही आहे बा.
हो फसवायचे काम पण खूप आहे तो ऑनलाईन मध्ये बघा आपण जर एखाद एखादी वेळेस जर काही ऑर्डर केली तर पण ती दुसरी वस्त तू सुद्धा येऊ शकते
हा मग तसं आहे ना ते चला मग चालते बोलू नंतर
हो चालेल चला बोलू नंतर आपण